हा येतोय ना नमस्कार
हॅलो
काय करताय?
काय नाही आहे आता जेवण वेगेरे बनवायचं आता
हा हा हा
तुमचं बनवायच आता आता पनीरची भाजी करायची हा हा हा का रेसि जेवण काय बनवताय आज काय स?
आज काय आमच्या? नूडल्स स्पेशल पिटलं भाकरी हाय
पिटल भाकरी थांब मी बी भा भाकरी कोणती? नाचणीची नाचणी नाचणी ते म्हणजे लाल असतय तेच ना नाचणी हा ते कस बनवताय मग तुम्ही भाकरी आणि
ते अ दळून आणायचं गिरणीवरून आणि आपण नॉर्मल भाकरी बनवतोय ज्वारीची तशीच बनवायची.
त्यात गरम पाणी वैगेरे घालायला लागतय काय?
गरम पाण्यामध्ये थोडं मळायचं
ह हा आणि पिठलं आपण हे त्या डाळीचे जास्त ना हरभऱ्याच्या डाळीचं
काय म्हणताय?
हरभऱ्याच्या डाळीचे पिटले ना
होय होय हरभरा डाळ, तांदूळ हिंग आणि हळकुंड जिरं थोडा खडा मसाला टाकून ते आम्ही गिरणीवरून पीठ तयार करून घेऊन येतो आणि मग तेच बनवतो बेसन पिठलं कांदा, मिरची मध्ये पिवळ बेसन खरडा वाटून त्याच्यामध्ये
हा हा
आमच्या घरी खूप आवडतय आमच्या मुलाला खूप आवडतय बेसन तन
कोणत लालमध्ये की मिरचीमध्ये
मिरची मध्ये मिरची, कांदा लसूण, कोथंबीर, जिर, मोहरी, कडीपत्ता
हा हा
कोण फोडणी तडका देऊन पाणी उकळलं की ते मग त्याच्यामध्ये पीठ सोडायचं
हा हा
हॅलो मग ते र उखळ कि ते गारगटायच
हा जास्त घट्ट की पातळ असते
हम्म आप आपल्याला जसं घट्ट पा पातळ हवचं तस आम्ही तर सुखच बनवतो जास्त पातळ नाही बनव
हा हा
हम्म
हम्म हम्म हम्म
तुमच्याकडे काय स्पेशल?
आमच्या इकडं आज पनीरची भाजी आहे
पनीरची भाजी आहे कशी बनवली
पनीरची भाजी ते पनीर आधी बन बनून घेतले घरीचर
घरीच बनवले दुधापासून तुमच्या घरात गाईच्या दुधापासून
हो गायंच्या दुधापासून ते दुध तापवलं ते कोवळ दुध असल्यामुळे फुटतय ते लवकर ते फुटल्यानंतर मग ते बांध
रात्रभर फडक्यामध्ये बांधून
हम् हम्
तेच काळी केतरी चाले
हा हा ह ह ह कांदा टोमॅटो पेस्ट कांदा टोमॅटो पेस्ट आणि आल लसूण सून वगैरे घालून बनवले काय
हो हो
हा हा हा.
ते जिरे वगैरे टाकून त्याच्यात मसाला गरम मसाला अ ह्याच लाल तिख आपले अजून ते कांदा लसूण मसाला वगैरे घालून सगळे मसाले घरातले. ते घालून तेलात जास्त चांगले भाजून घेतले की पनीर टाकायचे.
हा चांगला व्यवस्थित भाजू न घ्यायचं ते
हो.
हा हा हा.
हम्म
घरीच बन - - वलाय वय पनिर म छान आहे की बाहेरच आण पेक्षा
हो. हम्म.
आमित.
हा हा आता घरी दूध असल्यामुळे आम्ही घरी बनवले.
म ते फ्रेश आगनी अहं एकदम ताज ताज तुम्हाला भेटतयं ना. ते विकतच कसं त्याच्यामध्ये अ
केमिकल वगैरे असते. हो ते घट्ट घट्ट असते जास्त पनीर.
ते मा जास्त न्हाई आवडत. मी कधी खात नाही मोस्टली. पण कधी पाहणे वगैर - - आले तर आम्ही बाहेरून आणतो.
हा हा.
बाहेरून आणून मग बनवतो.
आम्ही पण आत्ताच ट्राय केले कधी तरीच. करतोय. जास्त नाइआय.
अ घरचं असलं तर ठीक आहे म्हणजे खायला. घरी असलं तर काय नाही वाटत घरचं खायला ठीक हाय. हं.
अ बाकी आणि काय?
मग तुम्ही तुमच्या घरीच बनवलंय ते दूध म्हणजे कोवळं दूध होतं की कसं होतं.
दोन, तीन दिवस झाल्यानंतरचे दूध होते ते.
हां-हां-हां, म्हणजे तुमच्याकडं गाई आहेत का घरी? हां-हां-हां अ मजा आहे तुमची दूध वगै तग दही, दूध, लोणी खायला भेटत असणार.
नाही आमच्या घरी असं कोण म्हणजे दूध फक्त चहातनंच खातात सगळे.
हां-हां-हां
दही वगैरे कोण नाही खात. कधीतरी असं पनीर वगैरे केले त, ते नाही ताक वगैरे कोण नाही खात. हम्म
तुमच्या गावी पाऊस वगैरे चालू झालाय का अजून नाही?
वगैरे नाही, पण असं मळं वगैरे काळं होऊन येते सगळं पूर्ण. हवा तेन सुटले. हम्
हां-हां, आता आमच्या इकडं पण थोडी गरमी आहे. पण आता अ पावसाचं पण वातावरण आधनंमधनं होतंय.
हां-हां
कधी पाऊस आल्यासारख वाटतंय, तर कधी जास्त स्तच ऊन असते गरमीच वाढते. कधी-कधी थंडीच वाजते. असं चालूय.
आता सुरुवात होणार पावसाला थोड्या दिवसांनी.
काय अंदाजच लागत नाही
हो
कधी ऊन येतय कधी पाऊस येतोय.
होय, आता सगळीकडं मळं भरल्यासारखं झालय. काळं-काळं पूर्ण.
हम्-हम्-हम्, अं सुट्टी संपली की नाही उन नाही
आजून सुट्टी हाय चार पा पाच दिवस. माचिस घेऊन जा.
मग चार पाच दिवसांनी जाणार? हा, हा, हा.
तुम्ही किती व्यवसाय अजून?
आमच्या आहे अजून आठ दिवस.
हम्म, हम्म.
हम्म. मग जाय आता मुलाची पण शाळा अजून नाही ना चालू, मग तिकड जाऊन पण त्याला एकट्याला करमणार नाही म्हणून म्हटलं राहायचं अजून. थोडे दिवस.
अ हा आता शाळा वगैरे चालू होतील. पंधरा तारखे केनंतर.
हो पंधरा तारखेनंतर शाळा चालू होतील.
हा, हा, हा.
जायचं मग आधी थोडे दिवस.
हो घरा वगैरे आता रूम वगैरे जाऊन साफसफाई
हा ते हाय गेल की सगळी काम मग आवरायला पाहिजेत पावसाच्या आधी.
हो तुमच तुमच्याकडे रूम वगैरे रेंट वगैरे कस हाय?
आमच्याकडं एरियानुसार आहे म्हणजे स्टेशन जवळच्या एरियामध्ये जास्त भाडं असतंय आणि जर आउट आउट स्टेशन असते तिथं कमी म्हणजे आपल्याला परवडणार ह्याच्यामध्ये भेटतंय. आणि आता कसं पहिल्या जुन्या रूम होत्या ना त्यांना कमी भाड आहे तर नवीन बिल्डिंगची कामं बिल्डिंग वगैरे नवीन झाल्यात ना तिथं खूप जास्त आहेत रेंट. वनआरकेला सात, आठ हजार रुपये असं आहे. वनबीएचकेला दहा हजार, बारा हजार, टूबीएचकेला पंधरा हजार, सोळा हजार अशे आहेत.
हा आता भाडे पण भरपूर वाढलेत.
हम्म, महागाई वाढली सगळी.
हम्म तुम्ही आउटसाईड राहताय काय?
नाही आम्ही म्हणजे आहे थोडं म्हणजे एवढं पण आउट साईड नाही हाय.
हा, हा.
स्टेशनला बरोबर
एरिया वगैरे चांगलं आहे का?
चांगला
हा, हा.
हम्म. पण तिथं पण आमच्या इथ पण रेंट वगैरे भरपूर आहे.
हम्म. आता सगळीकडेच आहे रेंट तसा.
हम्म, तेच ना.
हा.
बाकी आजून काय?
अजून काही नाही आता गावाकडच आलोय.
हा हा हा
खायचं जेवायचं, झोपायचं
हम्म हम्म मग काय निवांत चाललय सासरी?
चाललंय आता हा
गावी थोड माणसं रिलॅक्स च असतात शहरामध्ये कशे
हो ते तिकडे कस टायमावर सगळ लागतय इथं कस कधी पण केलं तरी?
हा व मुलांच्या शाळेचं बघा इथ कस आपलं निवांत थोड इकड तीक इड वेळ झाला तरी काय वाटत नाही? इकडं सगळं टाइम टू टाइम व्हायला पाहिजे नाही तर मग सगळं वेळेचं गणितच बिघडतय
हो हो
इथ कस थोडं आता केलं किंवा थोड्या वेळान केलं थोड्या वेळ बसलो बोलत तर काय वाटत नाही तिथं टाइम टू टाइम सगळं व्हायलाच पाहिजे.
आता इथे कस वेळेचं बंधन नसल्यामुळं चालतंय ती काय पण केलं हम्म
तेच म्हणत हो ते बघूया हा काय करतय म्हणून कॉल केला होता.
हा हा चालेल चालेल.
पर तुमाला उद्या
हा ठेव ठेव ठीक आहे.